मधूनच कट झालं
मधूनच आवाज मीतीच म्हटलं तुझा आवाजच येत न्हता तुमची रेंज गेलेशील तेकडचे रेंज जात
मग तुन बंद केलता काय
मी नाही बंद केला बाई मी चालच ठेवला मी हॅलो हॅलो च करू राहि मी कपडे वाढू आल खिडकीत ठेवून बोल राहिले तो नि माज
हम् बंद झाला किती कोण असत
ते टोमॅटिक हा ते रेनतायचं पण तसच झाल हम्म दोन मिनिटच झाल हम्म तस म्हटलव काय म्हणत अजून काय केलं स्वयंपाक
छोले
छोले आमच्याकडे मसुराची आमटी तांदूळ साची भाजी दिदी बॅग त्यांनी काढली का इकडे ओढत मठय क ऊ हा का मला वाटल त्यांनी काढली
हम् काय चाललं
काइ नइ बई पोरांनी काइ नेल डब्याला छोले
छोले नेली पोरांनी डब्याला त्यांचे द्रोज दोघांचे पण नाटकं राहतात ग बया रोजचे नाटकं य त्यां चे काय न्यायच डब्याला काय न्यायच डब्याला
काय देतील काय करणार आमचं तेचाय
आता तर भेंडी बी नाय आवडत भेंडी बी नइ न्यायची म्हणत डब्याला
आमच्या इतर तर काल भेंडी लई तर्हेची करायला लावली. सुकी केली प बापाला लागते मस शेंगदाण बिंगदाण टाकून पोरीला कां दा टमॅटो मॅगी मसाला लसूण कोथंबीर
हम्म.
सगळं टाकून चटरपटर पाहीजे. पप्पाला पाहिजे तिच्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं टाकायचं एवढे कॉडगेट सोडून दिले खाली पटकली खाली बॅग लइ अडचन हुती तीला दोन मिनिटं थांबता नाइ येत हा हाव रेस लागणारच होती तशीच करते ते
हम्म.
काय म्हणता भाऊजींचं काम चालूय?
हा.
हम्म तेच म्हटलं काम बिम चालू हाय की नइ. झाले तुमचे काम वरचे कि बाकी ले
आमच अडकून पडलं बई आज बी फोन लावला त्याला तर म्हणते अजून दोन तीन दिवस थांबा म्हणते.
हम्म हम्म.
काय घाई करता न ते तुम्ही पैशे साठवा पैशे साठवा म्हणता ते
पैशे साठवले म्हणाव.
वरच बांधू आपण म्हणतो पैशे साठव पैशे साठवा म्हणते आपण वरचं बांधू वरचं बांधू असं करत होते.
हम्म म अशे पैशे साठत नसतात म्हणा चालता चालताच कामं कराव ला तातम्हना पैसे साठून ठेवले तर राहत का म तु म्हंटलं मी भावुजील विचारलत का?
विचारलं ते म्हणे कोणी हाय तर नइ प विचारून पाहलागेल मणे कोणाल तरी
तेच म्हणलं पाह म दहा हजाराचा आकडा पूरा झालाय आता आता हा ना आलेन परत आले की प आले न परत नइ हम्म प
नइ म आता अक्कलकोटला जाऊन ये म्हटलं. देवाल तरी जाऊन येता येईल म. आता पावसाळा लागला नाइतरी आता कुट एवढं वातावरण न गरम होईल आता पावसाळ लागलच.
हा हा.
पऊस तसा या वर्षी नाइचए, नाइ सांगितलंय पऊस. पाऊ अजून पक्क नाई ते झालं तर हाय आपलं, अजून कशाचं काय.
हा आता काल मी त्यांना म्हटलं माही सासू म्हणती की तिथं देवाला जाऊन घरी यावं लागत तिकडच्या तिकड नाही जावं लागत.
ते काय ते काय तुम्ही काही देऊ घेऊन चालले काय.
म आता तेच म्हटलं मी यलं मरु द्या कोणी येऊ ना येऊ आपलं आपलं जायचं. तिथ तिथून घरी यायचं म्हणे मग जायचं तिथून तिकड नसतं जायचं, म्हटलं आपण कोणाच्या घरी थोडीच जाणार आहे. कुठं कोणाच्या घरी नाही काहीच नाही तर आपण त्या ऑफिस कार्यालयावर जायचं ते ऑफिस वर जायचं त्यांच्याशी ते काय तेवढंच विचारते, काय झालं? कस झालं का कसं काय बंद झालं? काय केलो होतो काही नाही? हो. तर आ बेटा असं करावं लागल मग पण तिके असं संघ घेऊन फिरावं लागल तिकडे इकडं
मग ते तर हाय.
हम्म जाऊ बंद नाही करता आल दिदी चप्पल घालून. पाहू आता नाही तरी केसाच नंतर करता येईल. हो आता काहीतरी करावच लागल एखादं जुगाड काहीतरी लावावच लागल. महुंदे काय लागतो काय नाही.
बोलली मी त्यांला तर म्हणे हाय तर नाही कोणी विचारून पाहां लागेल म्हणे कोणाला
बडबड केली स मय भाऊजी
रिकाम उद्योग करून बसता म्हणे आणि मग फिरता म्हणे.
तेच वाटलं बडबड केली शिमाकार
नाही एवढंच बोलले रिकामे उद्योग करून फिरता म्हणे आणि मग बसता म्हणे फिरत.
तू झटला बाय जिन बड बड केेले हम्म.
तिन केले असते तर तिला बोललो असतो.
मीन केलेलोच नव्हतो तो मला त्यातलं येतच नाही तर काय काही. आता तरी ते पैसे का टाकता येतात. फोन पे न काढताय मागवतय कोण टाकले त कड तिकडं तेवढं तरी जमा. लागलात.
हा.
नाहीतर ते येतय पण त्यांच्या नंबर शिवाय कोणाचे टाकत नाही ज्याचे सेव्ह जे टाकलेले सेव्हगेव आहेत येतात ज्यांची नाव पटकन त्यांच्याच नावा टाकत येत.
हम्म मी बी जे नंबर सेव्ह राहिले त्यांन लाच टाकते मी भलत्यालत्या फलत्याला टाकतच नाही.
म मी तेच म्हणल जेवढे नंबर सेवय लोन चं बिनच टाकलं की नाही बाई.
कुढं आणलं त्या भौजींना कैऱ्या आणतो आणतो केला अजून आणल्याच नाही.
अरे देवा
आणतो आणतो केलं
आम्ही तर काही आंबेच खाल्ले आणि काही कैरी लोणचं टाकलं काही तर आंबेच झालते त्याच्या पार पकून काय
मग आता ते दाखवून बा उन्हानं गेले ना आता तुम्ही तिकडं
तीन चार दिवस झाले न ते. चार दिवस झालते ना गुरुवारी आणले होते ना.
तसं म्हटलं की ते आंबे आणून त्यां पी चार पाच दिवस झाले आणि त्याच्यानंतर ते हे पण झालं ना.
पण मग दिदीन तेल मारुती झाली पाहिजे ना म्हणजस काही आंघोळी राहिली कुच्या ल मारुती होऊन बसली बाहि ना ते तेल एवढं लावलं जस आंगुळ केली तन तर तेलान केस धुतले येडी.
चारशे रुपये आले भौजीनला म्हणे.
कशाचे हा का आले.
हम्म हा चारशे आले म्हणे म्हणे बाकीचे तर म्हटलं बाकीचे येतील म्हटलं आता त्यांना ते माग तास जो केला होता तेवढ्याची पडले त्याला आता तासचे बाकी राहिले पुढसेे भरलेले तिनं ते ज्या दिवशी पेमेंट टाकतील ना त्या दिवशी पेमेंट टाकतील त्या दिवशी जेवढे टाक्स अस ते झाले असतील तेवढेच टाकून दिला त्यांना.
हा हा हा.
असस.
आमच्या इथं यांचे अजून आ आता यांना टाकलं की नेमी हे म्हटले होते की तुझ्या म्हणजे माझी टाकलेली आहे म्हणे मग आता तुझ माझ माझ्या वेळेस तुझ टाकतो म
म्हटलं चालव. म्हणजे बँक एक नंबर दोन आहे ना. हम्म त मला असं चालतं काहीन का तर मला हा ये वे नि घाल गुंता होतो प नाही वे नि घाल गपचूप. ह अरेंतही सांगत होती मला काल म्हणे तिच्या नंदेच्या पोरी इतक्या मागे लागल्या होत म्हणे तिच्या मामी आले नाही मामी आले नाही म्हटलं मी तर
हो येळ्यात काढलं होत त्यांना मला नुसतं येळ्यात काढलं होत मेसेज करून करून कर करून मग मी त्या भाऊजींवरच चिडली मग
हम्म मला म्हणे ते तेच भाऊजींवरच चिडले म्हटलं मी तर त्याप प घेता नाही आणून काही नाही तरी लोड नव्हता घेतला म्हटलं पाहू म्हटलं तिला म्हटलं जाऊ दे मरो म्ह ते म्ही पूजा अस करत म्हण ते म्हणे क बैताडी मावशी रे पाहिे भैताडे मावशील तेवढे जमून न राहिला. बडबड बी करे म्हटलं ते साईले की पाहितील तेवढं जमत नाही. तर म्हटलं तरी मी लोड नाही घेतला की जाऊ द आले की पाऊ करू अ ना आता म्हटलं एवढं आका पैसे आले कि नाही आले की तुला आले. सांगितलं तर मी लोड नाही घेतला म्हण तेच सांगू राहिली म की पूजे पा असं कर पूजे तसं कर
मग ते नाही ति तिन तसच मी पण नाही घेतला पूजा आले तर आले नाही नाही आले तर म मी काही एवढ्या भरोशवर नव्हती म्ह मग आता काल तिन भाऊजी चे केले मोबाईल घरी ठेवून पुरे मग ते श्लोक म्हणे आता हे बी मल दे जो म्हणे पैसे असं चाललं होत त्यांचं दोघं माय ले मुंबई म्हणे लातच घालीन म्हणे तुझ बाप म्हणे
आता प तिचे पुढे हो तिचे काही एकवीस झाले म्हणे हिचे
रोष वैशूचे हा वैशूचे एकवीस झाले मग आता तिन पप्पाचे येचावर तकडून पप्पाच्या याच्यावरून कॉल करून घ्यायला पाहिजे तेवढे पैसे परत येतील
हा आहे ना तिचं मग पप्पांच खोललं ना म लावलं होतं ना मणे काल
अरे पप्पाच अकाउंट ओपन नाही केलं तिने फक्त ऍप ओपन केलाय. तिने लिंक थोडी भरली पप्पाची.
हम्म तेने माहिती व आपल्याला सगळ्यांना माहितीय पण ते आज हो आज आज शुक्रवार आहे ना अरे हा आज शुक्रवार आहे ना आज ऑपरेशनला जाणारच असतील ना. माय लक्ष लक्षातच नाई माय. शुक्रवार आहे आज जाणार असतील ना त्यांचा काल, परवाच्या दिवशी तिचा ना संध्याकाळी पाच वाजता फोन आला. मी झोपलेलीच होती म्हणे का ताई झोपलेलं आहे का? म्हटलं हा काय म्हणे मी ते हेच्यावरून ऍपवरून फोन करायच म्हणत होती, म्हणून लावला जाऊ दया मी म्हटलं नाही उठणारच आहे आता बोला. उठली मी. मग ताईला म्हटलं मोबाईल दे चार्जिंग लय कमीय एक तर चार्जर आणलंच नव्हतं आणू - आणू आणू करून वायरच आणतो, हो, हे चांगलंय गट्टू चांगलाय, गट्टू दुसरा होता ना घरी अजून मंग दो सॅमसंग त्याच कंपनीचा होता तो. सॅमसंग कंपनीचा कंपनीचा आहे म्हने हा गट्टू चांगला वायर आन वायर आणतो करून आणलेच नाही, पाच रुपये दहा रुपये कशाला दहा रुपये नशीन बाई, पाच रुपये असतील ते पण दोन - दोन चे कॉईन आणि एक रुपया असल बघ त्या पर्समध्ये.
तर मग त्याच्यात, घे मग पाचचा कॉइन. एकच घे पाचच रुपये घे, दहा रुपये नको घेऊ, परत तू दोन दिवस मागशिल तर मग म ते ना तिन लावला मग मी म्हटलं हे लावेपर्यंत तेवढंच पाच मिनिट नंबर काढीन लावीन मला माहि नंबर टाकाव लागतय ते लागलं ज्याम ज्यांम करून तोपर्यंत आपण चार्जिंग लावू कशाच चार्जिंग लावला तेवढ्यात तिचा आला फोन मग उचलला मग बोले मग तीन कॉल लावून बोलली वैशुच, ते पण म्हटलं जाऊद्या आपल्याला समजलं की कमी कॉ बोललं की कमी हे होत म्हणून मी त्यांना म्हटलं पाच-पाच मिनिटं बोला म्हंटलं. म्हणे ब हे दहा-दहा मिनट बोला म्हटलं. दहा-दहा मिनिटाची ती तीन कॉल बोलली. मग त्याही ते पण. चे इथं जाऊन बसले होते ते. खारोड्याचे इथं अनिल काका. कडे तिथून लावला होता तिनं. बाहेरून लावला म्हणून लागला होता. त्या दिवशी. बाहेरून लावला ना म्हणून लागला तिचा मग बोलली ती तीन कॉल मग घरी आली पोरग झोपकेली आहे. म्हणे म्हणून मी इकडे आली मा काय जमत नाय. होत म्हणे ताई लावणं तुम्ही इकड हेल सायली. आली म्हणे. सायलीन केलं ते ऋतून थोडीन केल. त्या लक्ष्मी लक्ष्मी नहीं म्हणत. का त्या खारूड्याच्या पोरीला. मोन लाईनीला.
हम्म हम्म.
तिला ते सायली. सायली. म्हणता लक्ष्मी नाही आवडतील तर सायली सायली नाव आहे तिच तर ती न. केलं म्हणे सायली ताईन करून दिल म्हने. नाहीय मग आता फोन लावायचा होता. तर मी आता पोर झोपलेल आहे म्हणे. पोरग रोशने मोबाईल पाहू राहिली पप्पाचा. म्हणून मी आली म्हणे इकडे मोबाईल घेऊन. तुमचे भाऊ आणि ते झोपलेत